हॅलो काय करायलीस?
काय नाही आहे की जेवलो तुम्ही
मी बी जेवलो बाई म काय, काय
च्या झाला
तुला काय रेसिपी पाहिजे होती ना खेकड्याची
होय सगळ्याच पाहिजेत खेकड्याची बी सांगा की
हा हां ह, सांगत की.
कसं करायचं?
कसं करायचं, खिकडी नांगे मोडायचं.
अम्म
अ मोठे नांगे पहिला मोडायचं.
हम्म.
हम नंतर मग नांगडीला धरूनच ते पेंदा काढायचा नाही नाहीत नागड्या सगळ्या मोडलीस किमा नंतर निघत नाही ते
हां.
ह म नाअंगडी, सकटच उसपायचं.
हा.
तेच त्याच्यानंतर म कवची मध्ये मेंदू असतोय.
हां.
म, ते वाटी घ्यायचं.
हा.
वाटीमध्ये काढायच, नांग्या नांग्या एक मोठा घ्यायचा त्या नांग्यान काढायच तो, मेंदू.
हां.
हा, मगं ते नांगे असतात ना बारीक. ते नांगे म मिक्सरला मिक्सरला लावायचे, आणि पाणी घात. त्याचा बारीक करून घ्यायच आणि ते पाणी घालून घा मगं गाळायचं, अ स्वतः राहतोय तो गाळ राहतोय तळाला. पाणी घालून घालून हे करायचं ते बारीक करून घ्यायचं गाळ तळाला राहतोय दोन तीन वेळा असं गाळायचं ते. कपडेे असतात, नाही त्याच्यात हम्म. मग ते गाळायचं, मसाला कायजिरं खोबरं. टमॅटो, कोथिंबीर, लसूण.
हा.
हे सगळं, हे सगळं, हे करायचं मिक्सर ला बारीक. हेचा
मसाला सगळा बारीक करून घेऊन, नंतर तेल टाकायचं. हो ते ते टाकून मगं अ तेल टाकायचं, नंतर कांदा पाहिजे आपल्याला कांदा खालायचा. फोडणी
हम.
आ नंतर, मसाला भाजून न घला
हम्म.
मसारा वाजवून घेतला की, मग ते पा पाणी असत कि शेकड्याचं.
हा.
ओतायचा त्याच्यावर चटणी, मीठ वगैरे त्याच्यातच घालून घ्यायचं मसाल्यातच अ नंतर मग ते, खेकड्याचं पाणी ओतायच त्याच्यात.
हम.
आणि मग पळीन ढवळत राहायचं, नाही ढवळलं तर मग ते फुटक फुटक होतय.
हा.
आणि ढोळत राहायचं. आणि पेंढ्याच सुखं करायचं असलं, तर मग ते पेंढे काढलेले असतात का नाही.
हम.
पेंदे असतात त्याचा सुका म मसाला थोडा त्यातला ठेवायचा. आणि मग, सुका पण बनवता येत. शिजवायचं आहे काय दहा मिनिटं जरी, ठेवलं तरी शिजतय ते मसाला घालून शिजवायचं ते. पेंदे लय भारी होते, सुखा. हम्म, आणि मच्छी कशी करायची मिळते आहे.
सांगा की
मच्छी बी करायची. साफ करून घ्यायची मोठी मच्छी असली तर, फ्राय करायची असली तर, फ्राय करायचा आमटी करायचं असली तर मग मसाला. त्याला पण तोच तीळ तीळ, जिरं परत लसूण, कोथिंबीर हे सगळं लागतंय टमॅटो हे सगळं भाजायच्या आधी. ओला मसाला तो भाजून घ्यायचा, भाजायचा नाही. तसाच मिक्सरला लावायचा नंतर मग तेलामध्ये मसा त्याला भाजून घ्यायचा तो म त्यामध्ये मासाचे तूप कुडे असतात ते टाकायचे. नंतर मग थोडं पाणी वतायचं, एक तांब्यावर पाणी वतायचं. आणि हे पाणी तांब्यावर ओतलं की जास्त ओतलं तर बी आठवून तेवढंच करायचं, तांब्यावर जास्त होतून घ्यायचं पाहिजे तर. आणि आठवून आठवून कानी गॅस बारीक करायचं चिंच जरा टाकायची वरण.
आं
आणि हसं बारीक करून, आठवायचं ते पाणी.
आं
हम्म.
चव जात नाही, मग तिची आटवल तर.
हां.
सव जाईत नाही तिचे आठवलं तर
आठवल्यावर आणि टेस्टी भारी लागते ते. आठवल्या खरं ढवळायचं नाही. अजिबात ढवळायचा नाही, मासा अजिबात ढवळायचा नाही. डवळा अजिबात जसा आपण पुडणीला टाको की नाही तसाच तो ठेवायचा. पाणी ओतून आठवून घ्यायचं खरंड आ राज डावा. हा काला होतो म्हणजे ढवळायचं नाही तशाच राहतात माश्या ढवळायचं नाही. हम्म. आणि मग काय नवरा बायको खायला बसायचं, वाढून घेऊन.
हम्म.
आणि काय हम्म. आणि कसली पाहिजेत.
हा
अंडयाचा आहे आंडी काय पाकलेली असतात ती काढून ठेवायच वेचून साप करायची पहिला आणि नंतर साप कपड्यांपसून काढायची ती माती असते लागलेली. कपड्यांपसून काढायची नंतर ते खुोलून ठेवायचं साफ करून
उम्म
फ्रीज असलं तर, फ्रीज ला ठेवायचं.
हम्.
आणि मग करते वेळी, मग धुवायचं जरा.
हळू हळू हळू जरा सांगायचा आहे.
हं. करते वेळी मग धुवायचं. फक्त त्यात काय कांदा मसाला काय जिरं आणि खोबरं वाटण करून तेवढंच मिक्सर ला लावून, जिरा आणि खोबरं चं तेवढं टाकायचं. आणि कांद्याची फोडणी कांद्याची फोडणी द्यायची, टोमॅटो घालायच नाही.
हम्म.
हो.
मी आज केलेलो.
हम्म म आम्हाला सांगितलेलं मी मला मला पण मिळाले तर देवा म्हणून.
मसाला घालो सांग सांग तुझी मसाला घालून केलो, मामीला विचारून. खरं काय ते मामा म्हटले हे असं काय केल्यास?
नाही मसाला नाही घालायचा, त्याच्या फक्त जिरं आणि खोबरम हे करायचं बारीक करून टाकायचं.
खोबरं घातलेलो आणि जिरे तीळ, धन जरा असं.
तस घालायचं नाय. ति नाही, जिरंण खोबरच तेवढडं बारीक करायचं जास्त जिरं प्रमाण कमी करायचं आणि खोबरं आणि जिरं बारीक करून टाकायचं. मसाला घालायचा नाही, आणब्यात चांगलं होत नाही ते.
हम्म, मी आज मसालाच घालून केली.
मज आता, दोन तीन दिवस यतार अगदी
हम्
हो नाही
होय.
नाही येत, संपला की स्टॉक
संपलं आहे, ह ह. हम, हवस नाही एकड नाही उन
इत पणऊन.
हम्म हम् ह ब. हम्मके, भारत बावी हे. अजे नावर त बते कॅनसल झाला, काय झालं काय. मग ते, गाडी रिपेरिंग ला दिली आहेत. झाली गाडी रिपेरिंग तर, सकाळी लवकर येणार मी. कुठल्या वे लवकर येतात, घरातल्या आवरपर्यंत बारा वाजतात.
अ उद्या तरी पण, रविवारच कि पोरांची शाळा सुट्टी
मुलांचे सुट्टी खरं घरात ल उठत नाही लवकर, सुट्टी असली की
हम्.
आणि मग आंघोळ्या रांगोळ्या, नाश्ता आहे ते सगळं करून बाहेर आपल्याला बारा वाजतात, हो सगळं व्यवस्थित करायला बारा वाजतात. ते मुद्दामून म्हटल, तिला मी. मुद्दामच म्हटलो मी तिला उत्तरला चाललोय म्हणून, जाऊ ये म्हणाली ती.
हम् म्हणजे, यायचं नक्की नसेल
हम एक यायचं नक्की नाही, जाऊन ये म्हणायल लागली. मग आता म मीच आता सकाळच, जाऊन सरप्राईज द्यायचं म्हणालोय.
तुम्ही काय येत नाहीसा, मीच येतोय म्हणून
मी सकाळी जाऊन, सरप्राईज द्यायं म्हंटलं.
आता काय, डायरेक्ट गाडी आहे.
हम्म डायरेक्ट गाडी्या, आहे की आणि हतारखीस ना मापगाड्या आहेत.
हम्म तर हे डायरेक्ट गाडीच जरा, हे तिकीट जास्त पडते नी.
महाराष्ट्र गाडी आम्हाला नाही, कोड्यापर्यंत आम्ही फ्री जातोय. म ते महाराष्ट्र गाडीला मी कधी जात नाही, ते दडडीत ना
हा अजात नाहीसा होय? हम् आणि मी बी, तसच येत होतो की. फक्त बारा रुपये घेत होतो मला, टोल कोकण टोल नाही त्या असून
होय, तुला नाही तथ ना तिकडे.
हम्म.
आमं पंचेचाळीस रुपये घेतात, कबनूर नाक्यासनं कोल्हापूरला.
हम्.
पंचेचाळीस हम्म. मग ते आणि संध्याकाळनी फोन करतो, काय काय बघतो विचारतो. हो. ते जावई मला इकड गावाकडे याच अस म्हटलं की त्याला कंटाळा येतोय. तो सांगेल जावई गावाकडं म्हटलं की नाही पोर नसत्यात बघ त्याला गमत नाही इथं नाहीच म्हणतोय त्यो. पोरं असली की, मी यायला बघतो इकडे.
आता काय एकच दिवस खर परत आणि सोमवारी जाईल कि शाळा असणार.
शाळा असणार सोमवारी सकाळी जातो म्हटलेली खरं. आता काय करणार.
कुठली गाडी रिपेरीला गेल्यात?
मित्रांन गाडी दिली त्याचं काय अ काय काच पळ त्यावर काचवर उलट हायपी पडली परवा झाडाची. आणि त्यो तवापासंन गाडी फोर व्हीलर घेऊन येणार हायत. मग ते मध्ये आणि कुठं काय बिघडली तर काय करणार? म्हणून ते रिपेरिंगला टाकल्या.
हम्म हम्म.
हम्म आता ते रिपेरिंग कवा होतंय बघणार तेनी.
हम्म.
हम्म चार वाजेपर्यंत जरी झालं तरी बी
थांबा जरा. काम चालू आहे? हम्म.
कसल हम्म कसल काय आणि
बाबा विचारालेत.
हम्म हम्म. फोनवरनं काम बघायचं बस.
फोन कट केल्यावर सांगायचं. होय.
तेन कमी झालंय की नाही बाबांच?
आता ते औषध आणलय, तेव्हापासून हाय जरास.
बेळगावच
नाही बेळगावच पण बंद केलं की त्यांनी नं औषध आणलंय.
मग कुठंन आणलंय? पण गावटी
गावटी औषध आहे. अकरा दिवस हे करायचं
हो कमी यायचं ना.
हं पहिल्या दिवशी, पहिल्या दिवशी ते हे देत्यात अं हे करायचं, संडासला व्हायचं संध्याकाळचं एक पुडी असत्या पाल्याची.
हा.
ते पाल्याच्या पाल्याची पुडी ती अर्धा टाकून, दोन वाटी घ्यायचं. दोन वाटी पाण्यात ते अ अर्धा पाला टाकायचा. अर्धा पाला टाकून ते आटवून दीड वाटी करायचं आणि पूर्ण गार झाल्यानंतर, झोपताना प्यायला द्यायचं. पिऊन दिलं पिल्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संडासला साफ होतंय. त्याच्यानंतरन ते अकरा दिवस आणि एक पुडी हाय. ती एक लिटर पाण्यात सकाळ सकाळी भिजत घाल हे करायचं म्हणजे त्या पाण्यात घालायची पुडी, एक लिटरच्या! एक लिटरच्या पाण्यात घातला कनई एक तासानंतर ते जरा जरा जरा जरा पाणी पीत राहायचं.
हम्म हम्म हम्म हम्म.
असं आठ तासापर्यंत पाणी संपवायचं
ह.
असं अकरा तास करायचं, अ अकरा दिवस करायचं. अकरा दिवस केले की कमी होतात.
हम्म हम्म.
गॅरंटी दिलाय कि त्यांन कमी होतय म्हणून. कागल कोल्हापूरची तीन माणसं आलेली त्याच्या जवळ.
हम्म ते माहिती नाही ग इकडे ते निर्लीचं.
हम्म नाहीतर ते पहिलं आता जरासा कमी आहे म्हणे त्यांना .
हम्म हम्म हम्म.
आणि
मलम एक दिल्यात लावायला
हम्म हम्म हम्म लई त्रास झालाय की बी त्यासनं.
व्हय आणि आता ते पथ्यपण लई हाय नाय, काय खायचंच नई की. नुसता भाकरी, भात आणि बिना चटणी मि बिना चटणीचं हे
आग बाई बाई बाई, हा.
लसून आणि कांदा तेवढ. लस लसणाची तेवढीच फोडणी. कांदा बिंदा
कांद्याच नाही हा गं बाई मग त्यांच्यासाठी वेगळंच की करावं लाग